आला की, आवाज येतोय ना?
काय घ्यालाय उगाच? माझा आवाज येतोय? अ. क्लिअर यालाय ना माझा आवाज?
यालय. यालय.
हा हा. काय नाही म्हणजे माझा जरा थोडा घसा बसल्याला. म्हणतान आणि त्यात तब्येत पण ठीक नव्हती ओ माझी म म्हणताना म्हटल, एक कालचा काय दिवस गेला माझा त्यातच. म्हटलं आज करून घेऊया.
व्हय व्हय.
हू हू. बाकी जेवण वगैरे झालं?
जेवण झालं. तुमचं?
जेवूनच बसलोय बघा जरासं, म्हटलं सकाळपासून झोपून होतो म्हटलं आता आता झोप ईना म्हटलं, बघू कॉल करूया तुम्हाला. हम्म. बाकी काय म्हणता मग?
काय नाही बघा. आहे चालू. कामाचच की असं काय. घरातलीच काम आणि काय दुसरं नाही बघा.
त्याच्यामुळं घरात पण लई बेचैन झाल्यासारखं झालंय.
होन. आता बघा की आता किती तारीख आहे आज? बावीस अजून पाऊस नाही म्हण- बघा.
काय
काय अवघड झालय सगळ.
काय करायचं न काय?
पाऊस पाहिजे हो. असं येऊन जायला तर पाहिजे. आता एकदा दोनदाच फक्त आलाय बघा. त्याच्यानंतर आलायचं काय? होय. हं. मग?
वातावरण व आता काय तुमच्या इकडे म्हणजे आता पाण्याची कस आहे व्यवस्त?
आहे पाण्याच. आता किती दिवसांनी या लागलय पाणी. पण उगच ते बोरच वगैरे आहे त्याला- आता ते सरकारी बोरचं होत. ते पण आता बंद झालय. सरकार- सरकारी बोरचं. म्हणजे तसं प्रत्येकाच्या चाळीला सरकारी बोरचं कनेक्शन आहेच. पण आता पर्सनल बोरच आहे ते. त्यामुळ काही नाही आता एवढं. बोर आहे म्हण एवढं काय टेन्शन नाही हो.
हा.
चाळीचं पाणी काय? भरोसा नाहीच त्याचा. सोडलं तर आता दोन तीन दिवस-
चार दिवसात. एक पाच दिवसातले घरी आलोय. पण ते, पाणी पण तेवंढ स्वच्छ नाही हो. असं गढूळ आल्यासारखं येतय पूर्ण. हं.
मग तेच कि. तेच व्हायला लागलय की हो. नदीला तर कुठं पाणी आहे? पाऊस पडल्याशिवाय काय पाणी असणार आहे?
हो. नाही गरम क्षेत्र तुम्ही जर बघायला गेलं तर पाण्याच- म्हणजे, खूप म्हणजे खूप हे झालंय. पाण्याचा खूप तुटवडा यायलाय.
होय. होय. ते तर आहेच. पाणी- म्हणजे काय म्हणतात त्याच्यामधलं ते झालय ते आता. पाण्याचं -पाणी नसलं एकवेळ कानी म काय म्हणते म्हण जेवण नसलं त चालल पण पाणी पाहिजे असं.
पाणी पाहिजे. आणि कसं पाणी- आत्ता आपल्याला पाण्याची- अजून एवढं हेि नाही तर जमिनी बसायल्या. इथून पुढच्या काळात काय होईल? इथून पुढ- च्या काळात काय होईल तो.
होयच की.
आता तुम्ही, तुम्हाला आठवतय का? दोन हजार बारा म्हणून पिक्चर आला होता.
होय.
त्यावेळी त्या लोकांनी काय म्हटलं की दोन हजार बाराला पूर्ण जग नष्ट होणार आहे असं ते पिक्चरच- काढला होता तर..... त्याच्या काही दिवसानंतर अशी परिस्थिती येईल असं लोकांना वाटलं नव्हतं आणि त्याच्यानंतर भूकंपाचे धक्के वगैरे बसलेले बघं आपल्या इकडे?
होय -होय कोण -कोण सगळं म्हणजे सगळं प्रॉपर्टी वगैरे विकून पण टाकवत हो तेव्हा तो पिक्चर आलत तव्हा.
व्हय नाही- नाही झालेल आहे सत्य परिस्थिती झाल्या ती.
तेच की. म्हणजे एवढं घाबरून हे झालत ते.
म काही जणांचं तसं झालंच होत ते त्याला काही पर्याय पण नव्हता.
हा.
आता कित्येक जणांचं तिच्यानंतर काही लोकांनी घर घेतली, बांधली ही नंतर.. पाण्याचा ज्यावेळी प्रॉब्लेम आला आमच्या वेळी परिस्थिती वाली होती की आमच्या इथं बोरिंग मारलं होतं आम्ही.
हा
बोरिंगला पहिले एक वर्ष पाणी फक्त अर्धा तास म्हणजे खूप झालं.
हम्म -हम्म
आणि जवळपास पाचशे फुटापर्यंत मारलेला आम्ही.
होय?
तरी सुुद्धा पाणी नाही.
हम्म
आणि अर्धा तास झालं की वाफ याची अस जमनीतन ती.
हम्म
मोटर चालू, पण अशी वाफ यायची तुम्ही असं धूर कसा येतोय ना? असं त्या पायपतन वाप यायची ती.
हम्म
मग आम्ही म्हणालोय एवढं आणि एवढं सगळं केलं आणि पाणी नाही म्हणल तर कसं म शवटी.. अ.... दोन -तीन वर्ष असच झालं. आणि पाऊस त्यावेळी खूप पडला. चौदा, पंधरा आणि सोळा हानी कनी पंधरा, सोळा, सत त्रला पाऊस एवढा पडला की चार वर्ष आमच्या बोरला कनी एवढं पाणी आलं की काय बोलायचं काम नाही.
नाही आता ते कनी तुम्ही म्हणताय का नाही
कोविड मध्ये अशी एक परिस्थिती आली कोविडमध्ये लोकांना पाणी वगैरे येत नव्हतं बघा
हम्म
त्यावेळी आम्ही आमची गल्ली शेजारची गल्ली काय
हा
कमीत कमी एक- एक किलोमीटरवर असं पाईप लावून आमी पाणी देत होतो.
ब
येवढं पाणी होतं आणि लोकांना पण कसं खर्चाल पाणी आमची सकाळी साडेसात ला मोटर चालू झाली की नाही बाराला बंद करायच.
हा.
आणि बारा नंतर परत तीन चार ला चालू केलं कनी दुसऱ्या गल्लीतली ती आठ साडेआठपर्यंत चालू असायवी मग काही लोक म्हणायची की आमच्याकडे येऊन दोन चार घागरी घेऊन येणार. मग ते पण घेऊन जात होते असं.
तूमाना सांगू काय कोविडच्या मध्ये वाटलं पण नव्हतं म्हणजे को हे होणार आहे. करोना सारखा हे येणार आहे मग तेच सांगवले आता पुढं काय होणार आहे काय लोकास्नी माहिती नाही ओ.
कायच माहीत नाही अंदाज पण लागू शकत नाही अशी
नाहीच आता आता परिस्थिती पण आता पुढं डेंजर होणार आहे बघा की. म्हणतेय का नाही आपण डेंजर होणार आहे आता. सध्याच आता बघा लागलायच कस वातावरण व्हाय लाग. निसर्गाचा आ
त्या परिस्थितीत राहण टिकून राहणं गरजेचं आहे. तुम्हाला झाडं जेवढी
ते कोविड काय हे पण बघाय नाही सोडा असं गरीब श्रीमंत हे काय कोविड न ब करोना न बघायच नाही आहे. असं म्हणजे म्हणजे काय मला म्हणायचं की गरीबच अस हे होतील हे अस काही नाही.
नाही नाही नाही नाही. पण कसा आहे आता तु तुम्ही आधी अगोदर महामारीचे रोगी यायचे माहितीय.
माहिती की.
ते देवीचा रोग. वगैरे असं म्हणायचे बघा प्लेग प्लेग आणि देवी चा रोग ते काय काय असायचं.
हा हा हा.
तर त्यावेळी आम्हाला आठवत आहे. अ जी तीर्थक्षेत्र आहेत ना
हा.
तिथं म्हणजे त्याचा प्रसार जास्त व्हायचा कारण तिथं कस पाण्याचा साठा असायचा बाहेरगावावरून लोक क आलेली असायची.
हम हम.
त्यात त्यांच्याकडून कसं व्हायचं की सांडपाणी म्हणा काही लोकांनी घाण केलेली या सगळ्याच्यामुळं डासाची उत्पत्ती व्हायची.
हम्.
आणि तीर्थक्षेत्रात आत चाललं की तुम्हाला पूर्ण चेकअप करून ल तेकरन करूनच आत लावून देत्याती आधी. आणि तिथं तुम्हाला लगेच काय झालं की, लगेच ते सरकारी डॉक्टर असायचे ओ
पहिला इलाज पण होत नव्हता ओ.
नाही आणि ते इलाज कशे असायचे पहिला आता तुम्ही विचार करा, अगोदर तुम्ही एखादं खोकला वगैरे लागला तुम्ही घर घरामध्ये जरी औषध केला एखादा, घरामध्ये औषध म्हणजे काय आयुर्वेदिक काहीतरी मध, मिर वगैरे चेचून किंवा पाण्यात गुळण्या
हम्म
मिठाच पाण्यान किंवा काही, काढा वगैरे केला कणी ते लगेच दोन- तीन दिवसात कमी व्हायचं
हा
प्रथमोपचाराचा, पण अशाने प्रथमोपचार जर महिना महिना जरी त्याला कधी कधी, तर ती काम करत नाही आपल्या अंगावरती
हम्म हम्म हम्म
म्हणजे ते निसर्गानं सुद्धा किती अ पुढचं हे करून घेतले, अपडेट करून घेतले आहे
होय
व आणि ह्या काळात म्हणजे माझं तरी म्हण ना, बाकी काय कसं प्रत्येकांच्या दारात झाडं असावी बगा.
होय
प्रत्येकाच्या जागात किमान चार, पाच, सहा तुम्हाला जशी जागा असेल ना जेवढी अस ल तेवढी लावावं, जर तेवढी जागा असेल. तुमच्या घरात फक्त ऑक्सिजन पुरतं जरी ती स्वच्छ आणि एकदम आजपमान जरी ऑक्सिजन घरात आलं ना, सगळ्यांच्या आजार
आमच्या दारात एवढी तुळस आहे अक्षरशः वृंदावन केल्यासारख, म्हणजे एवढी आम्ही तुळस लावल्या ऑक्सिजन म्हणजे हा कसय माहितय काय, झाडांना क नाही असं तोडू वाटत नाही किंवा त्यांना असं उपडून टाकू असं कधीच वाटत
झाड सोडा तुम्ही अं घरात आपण शिवची झाड वगैरे लावते, फुलाचे वगैरे
हम्म हम्
आमच्या दारात तर गुलाब, मोगरा अ ते लिचीमुन एक फळ असते, तसलं ते रसलामुन एक फळ असते बघा
हम्म
ती फुलांची, फळांची अशी झाड आम्ही एवढी लावल्यात कि, आम आम्हाला आंब झाड, जरी झाडाला आंबा जरी लागला की नाही तर तो तोडून खायच होत नाही, जोपर्यंत पिकून पडत नाही ना तोपर्यंत आम्ही खात नाही.
हो
कारण का, झाडामधली पिकलेली जी चव असते ना ती वेगळीच असत्या आणि मला तरी, मला तरी स्पेशली, घरात आमच्या खूप राग येतोय, म्हणजे झाडाची फुलं असतात ना, मला ती तोडायला अजिबात आवडत नही.
होय.
का? माझं म्हणणं काय? तुम्ही आज देवाला जाणार आहे देवाला फुलं घाला तुम्ही, काय, मला काही त्याचा विरोध नही.
हां.
तें, तेवढंच हाय एक दोन, बस. ऊ म्हणून भरून ठेवायचं, मला आवडत नही, कारण का? ज्यावेेळी आपण फुल तोडतोय आणि ते देवाऱ्यावर किंवा कशाला पण घालतोय किंवा लोक समजा गाडीला व कशाला तरी हार, तर ते फूल फुल फक्त एक ते दोन दिवसासाठी राहील तुमच्या पण ते जर झाडावर असेल ना, तर तुम्हाला हे आठ पंधरा दिवस राहू शकते, इथे.
हम्म.
अं, म्हणता ना. मला ते, हे वाटतय.
होय, म्हणजे ते फुलं वगै